नमस्कार!
नमस्कार! नमस्कार! कशा आहात?
हा.
आम्ही छान आहे छान आहे. काय म्हणता आज संडे स्पेशल रविवार स्पेशल
तवार करता तूफान काम होती. त्याच्यामुळेच कालच स्पेशल होत कालची पल सुट्टी असते. त्यामुळे आज काही स्पेशल नाही पोळी भाजी आपल
बर बर बर आज रविवार चं. कुणी जात सामान भरायला कुणी जात कुठं कुठं महागाई तर किती झाली बापरे बाहेर जायचं म्हणत टेन्शनच यायला लागलं आता.
हो ना भाजीला जायचं म्हणजे तर पाचशे रुपये लागायला लागले. बाकीचे सामान आणाल ते विचारच करू नक
आणि एका हफ्त्याचीच भाजी, पाचशे रुपयाची पाचशे च्या वर लागाय लागलेत कांदे, बटाटेच आणले तर दोनशे रुपये पुरत नाहीयेत.
नाही, नाही पुरत नाहीत.
खूपच, खूपच महागाई झाली, या गरमीमुळ तर जास्तच.
हो ना, पाऊस पण अजूनच सुरू झाला नाही, जून महिना पूर्ण उलटून गेला.
हो ना, मला विठाचा पुडा आणायचा होता आणि भांडे घासायचे तीस क्रप-गासणी नसती का हिरवी.
हा, हा, हा, हा.
ती नव्हती म्हणून आणायला गेले, तर हजार रुपये माझे कुठे गेले ते सुद्धा कळाल नाही.
मॉलमध्ये गेल्यावर तसच होतो, खर्चायला. मॉलमध्ये थोड्याशा कमी रेटमध्ये लावतात सामान पण तेच हा.
दुसरं घेतच.
घेतातच त्यांनी डिस्काउंट ठेवलेलं असत, हे आहे ह्याला डिस्काउंट त्याला पुन्हा येताल तर राहणार नाही डिस्काउंट, म्हणून माणूस खर्च करत राहत. घेतो ते वस्तू.
त्या हजार रुपया मधल्या तर अर्ध्या तर पाचशे रुपयाच्या तर गोष्टी संपूूनही गेल्या घरीे आल्या- आल्या. पोरांनी कुठे आईस्क्रीमचे डबेच घे, कुठं पॅकेट्स घे, कुठ कसले ज्युसेस घे, म मीठ पुढा होता, तीस चाळीस रुपये. आधी घासनी होती दहा रुपयाची, पन्नास रुपया सामान साठी मी हजार रुपये घातले. तरी मी बोलले होते, की मी येत नाही नको, मागच्याच आठवड्यात आण गावाकडून आल्यानंतर, पाच -साडेपाच हजाराच भरलंय. उग, थोड्याशा गोष्टीसाठी, मी येत नाही जाऊन घे. नाही, नाही चल तुला काय लागतं ते घेऊन ये, चल तुला काय. मी गेले की मग अशा गोष्टी होतात. मी गेली पोर, पोर येणार माझ्यासोबत.
पोरं येणार आणि त्याच्यातल्या काही गोष्टी ते असं घरामध्ये लागतील, पुन्हा लागतील पण ते लागतील तेवा लागतील, पण आत्ताच घेऊन ठेवत आता माणूस आपण.
हो, माझं तर तसच होत राहतं बापरे, खूपच जास्त एवढु सग ना, एका मुलांना ना, एवढु सकच असं. डबा घेतला होता, प्लास्टिकचा ते नूडल्स येत नाहीत का, स्पायसेस म्हणून ते मुगा. शंभर रुपय, त्र्यांशी रुपयाचा त्यान दोन डबे घेतले पोरानी, मी म्हणल. म्हटलं दोनशे रुपयाचे किती नूडल्स बनतील बाबा म्हटलं घरी.
होना, होना, हा, हा, ह.
पाहिजे नूडल्स बाहेर पण भेटतात ते खायला, एवढू शका याच्यामध्ये वाटी भर सुद्धा बनणार नाहीत.
हो ना, बाहेरचे शंभर रुपये असेल, शंभर दीडशे रुपये.
मी म्हटलं, मी बनवून देते ते काढून टाक म्हणलं, फालतू काही घेऊ नकात म्हणलं तेव्हा मग त्यान ती काढून टाकलं. पण दुसर चाळीस रुपयाचा डब्बा एवडू सक घेतला, ते ज्यूस हर्षित ज्युसचा त्यात ग्लासभरही पण ज्युस नसेल, पण कस एका मुलाने घेतलं दुसऱ्याला अडवलं का ते बा म्हणजे एकाला तर कळतच नाही, त्याला घेऊ दिलं मला घेऊ दिलं नाही. ह्या अशा कन्सेप्ट होतात.
होतात, होतात.
आणि त्याच्यापेक्षा जास्त ते ह्यानच घेतलं त्याच्या नावाखाली.
हो ना, हो ना बारक्याला
हो बर क्या नही बारक्याला तर बारक्या मुला ते घेतलं की बस क तेच खातो अण त्याच्या नावाखाली हे दुसऱ्यानच घेतलं ना हा मला असंच करतात, मला असंच करतात म्हणू म्हणू मग आपल्याला वाटतं जाऊ द्या आ आतापर्यंत कंट्रोलमध्येच केलं त्यानं आता कुठं मागतोये त द्या आन् आता ती इन्स्टाला एक रील आली नाही का, जिम्मेदारी पडल्यावर मुलं स्वतःसाठी काही घेत नाही ती रील बघितल्यापासून तर डो कच आऊट झाले माझं तर.
की मुलांना जे पाहिजे ते घेऊ देत जा, कारण त्यांच्यावर जिम्मेदारी पडल्यानंतर पोरं बर स्वतःसाठी काही करत नाही.
हा पण असं त्याच्या कंडिशनला बी ती घेण्याची बी सवय चांगली नाही ना. एक तर एवढी लाहा घाई झाली सेव्हिंग करायला पाहिजे कारण, त्यांच्याच एज्युकेशन साठी लागणार आहे. त सेव्हिंग होत नाही.
मी दोन दिवसापासून पाहिले, मी दोन दिवसापासून पाहिले तर काल म एका मुलानं गाड्या मागितल्या तर मी दीडशे रुपयाच्या गाड्या घेऊन दिल्या.
हो ना, हो ना तसं त्यांच्याकडे आहे तर आपले मुलं मागायला नको म्हणून माणूस देतच ये ना.
हो माझं तसच झालं आता त्या गाडीसाठीच भांडणं चालू आहे की मला नाही आणलेत. तुला आणली, मला नाही आणली, तुला आणली. आता एकाच घरात काही दोन -दोन सेट आणून काही उपयोग आहे का?
हो ना, हो ना दोघांनी मिळून
आणि नुसत्या आणि नुसती प्लास्टिकच्या त्याला पण दीडशे रुपये बघा किती महाग.
हो करायलात, करायलात चु लागत असतील हो कष्टही लागत असतील, पण तरी पण
माझी तीच शिकवण आहे की हे घ्यायला काहीच नाही, चाळीस रुपयाच पाणी तुम्ही जे ज्यूस म्हणतात त्याच्या अर्ध तर पाणीच असतं. पण ते चाळीस रुपया साठी जवळ जवळ किती कष्ट असतात आईवडिलांचे. जेव्हा कष्ट करायला तेव्हा कळेल तुम्हाला.
हं तेव्हा पण कळेल पण त ती तर गोष्ट अजूनच महाग होणार आहे त्या टायमिंगला, त्यांची वेळी. तेव्हा त्याच्यामुळे मा आवश्यक आहे, ते घ्यायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात सेविंग थोडी, थोडी झाली पाहिजे मार्केट मॉल ही ऑनलाईन पेक्षा जास्त तुम्ही होममेड दुकानात जा, तुम्ही गेला साबण आणि एक त ती घासणी आणि तुम्हाला जे आणायचं होतं ते घेऊ आ तर तेवढ्याच हा मीठ पुुढा तेवढ्याच भागलं असतं, पन्नास रुपयामध्ये तुमचं काम. मी तिकडं गेलात तर नऊशे पन्नास रुपयाचा लॉस झाला तुमचा पण नऊशे पन्नास मध्ये, तुमची सेव्हींग् झाली असती.
झाली असती, पण ते ते उघं, एका घरातल्या माणसाच्या हट्टामुळे, झालं दुसरं काहीच नाही चलतू -चलतू- चलतू घरात सगळे काम ठेवून, मला घेऊन गेले.
हा -हा -हा.
मला घेऊन गेले नसते तर कमीत, कमी माझे कामं तर लवकर आटपले असते.
हो ना, हो ना आणि कसं ये ते फिरतं गेल्यावर माणूस गुरफटच घेतच आता माझ् ही पाटी माग मला फक्त चहापत्ती आणायची होती. लोकल मार्केटच्या इथल्या दुकानात थांबलेली असताना म्हणलं चला थोडंस मुलांना फिरवून आणण होतं. आणि मॉल म्हणल की मुलांनाही आवडतं ना थोडस घरात घरात होते चला. म्हणून घेऊन गेल तर अठराशे रुपये गेले माझे कुठं गेले काय गेले काही सामान त आलच नाही एक पिशवी भरून सामान आलं नाही ते आठशे अठराशे रुपयेचा लोकल मार्केटचे किराणा भरला असता, तर खूप सामान आलं असत.
हम्म.
पण तिथं घेतलं आम्ही आणि ते गेल गेला
अन् परत कसं मॉलमध्ये ना प मॉलमध्ये गेलं की पोर हट्ट करतात आणि आजूबाजूच्या लोकांच्या लाज काज म आपल्याला त्या गोष्टी घ्यायला लागतात लोकं तोंडाकडे बघ तात लेकरं पण त्या गोष्टीचा गैरफायदा घेतात.
हो ना हो ना. लेकरांना कसं झालंय चान्सच पाहिजे असते तेवढाच.
हम. मी सांगते ना माझ गावाकडून आल्यावर साडेपाच हजाराचा किराणा झाला होता. गेल्या आठवड्यात मी काय कोथिंबीर अ चहापत्ती आणायची विसरली होती म्हणून चहापत्ती. आणि मग कांदे, बटाटे अन् फळ आणा म्हणून पाठवलं होत. तर हजार रुपयाची घेऊन आली. आता आठच दिवस झाले आज जाऊन परत हजार रुपयाचे झाले म्हणजे जवळजवळ साडे सहा, साडेसात हजाराचा नुसता किराणच लागला. महिन्यामध्ये आणि बाकीचे खर्च दूध, भाजीपाला
हा हा.
बाकीचे पाच रुपये पा पाच रुपयाच पुदिण्यासाठी मॉल ला गेले कि फळ पण आणता येतील म्हणून परत संध्याकाळी भाजीपाला वेग
तुमच्या इथं मॉलमध्येच भाजीपाला पण भेट फळं पण भेटतात का?
फळं पण भेटतात, भाजीपाला पण भेट, भाजीपाला महाग असतो म्हणून बाहेरून भाजीपाला आणला. पाचशे रुपयाचा अन फ्रूट बरे असतात पण सगळ्या व्हरायटीचे फ्रूट भेटतात म्हणून जाण तिथं असं. आणि ते मग काय, संध्याकाळी साडे पाचशेचा परत कि भाजी पाला आणला अन सकाळी हजार रुपये ते दीड हजार, म्हणजे नऊ, दहा हजार ह्या महिन्यामध्ये गावाकडून आणले तर दहा हजार नुसते किराणा आणखी दोन हप्ते जायचे आहेत माझे बाकी आहे. आणखी रविवारी काहीतरी करायचं नवीन जुनं करायचं हे आणा ते आणा.
हो काही केलंय की हे संपलंय ते संपलंय ते संपलंय.
हा मग त्याच्यामुळे जास्तच लागाय लागलेत ना पैसे.
हो ना, तेवढं इन्कम येऊन बरय तुमचं थोडस असलं तर.
आणि आ शंभर तेच तर ना मग.
हम् आता शाळे चालू व्हायल्या वह्या, पुस्तकं आहेत बॅग आहे. शाळेची फीस आहे युनिफॉर्म घ्यायला लागतात, शूज घ्यायला लागतात. सगळीकडे पैसा खर्च खर्च खर्चच होत चाललाय.
खर्च व्हायला म्हणजे कष्टाचे पैसे दिले म्हणजे ते
सेव्हींग थोडी नाही समजा इमर्जन्सी दवाखाना वगैरे आला तर मग पैसा कुठे राहतय त्याच्यामुळे थोडी थोडी सेव्हंग केली पाहिजे. अ जे एक्स्ट्राचा खर्च ते कमी करायचा थोडासा. असाव आपल्या दवाखान्यासाठी कारण मुलं तर लहानच आहे तेे करू शकणार नाही पण हॉस्पिटल कधीही आलेय आजकालच्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे लसमुळे ते सगळ्यांचे शरीर कमकुवज झाले. त्याच्यामुळे दवाखान्यासाठी पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरी एखादी गोष्ट नसली तरी चालतेय, कपडे खूप नसतील तरी चालतय, सोनं नसतील तरी चालेल पण पैसा पाहिजे कारण पैसा नसेल तर तुम्ही जगू शकत नाही. दवाखान्यात गेला तर इमर्जन्सी काही पडलं तिथं बिल नाही भरत ट्रीटमेंटच करणार नाही
करतच नाहीत करतच नाहीत.
तुमच्या सगळ्या गोष्टी वेळेत आहेत ना म्हणा
तेच तर ना तस तर आम्ही आम्ही खूप कमी खर्च करतो बरं का म्हणजे बाकीच्या म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो तिथल्या लोकांच्या मनान आमचा खर्च काहीच नाहीये इथली जर लाईफस्टाईल पाहिली तेवढ्यात तेवढं आम्ही खूप कंट्रोल करत सगळ्या गोष्टींना की सवयच नाही आम्हाला पैसा खर्च करायचे जास्त पण तेवढ्या तेवढं करतो आम्ही की बाबा आता कसं मुलांच्या बी इच्छा राखणं गरजेचं च झालाय
हो ना हो ना मणा झालंच मुलालायला आवडत ते करायलाच पाहिजे.
मग त्याच्यामुळे काय आहे मॅनेज करणं गरजेचं आहे काय त्याच्यासाठी दोघही जॉबवाले असणं गरजेचंच आहे एकाच्या जॉबवर लेकरांचं बघा एकाच्या जॉबवर ई एम आय असतात शाळेची फीस असते सगळ्याच गोष्टी आहेत ना.
शाळेची फीस एवढा नाहीे की ते आपल्याला ई एम आयच रभरावं लागायची आहे. कारण ती वन टाईम मध्ये भरू शकत नाही आपली चार पाच महिन्याची पगार मं तर एक म एक वर्ष फीस व्हा चार पाच महिन्या पगार जमा करून द्यायची. तर मग खायचं काय चार पाच महिने त्याच्यामुळे ते ई एम आय टाईपच पैसे काढायला लागतात मुलांच्या शिक्षणासाठी पण.
तेच तेच तेच
तसंच तुम्ही सेविंग करा. आणि आम्हालाही सांगा कसं करायचं काही कारण सेव्हंग महत्त्वाची आहे
चालेल चालेल तुम्हाला बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.
धन्यवाद चालेल